हॅलो,
काय चालय.
काय नाही निवांत आहे.
हात्या आम्ही पण बसलो निवांत म्हणल जरा म्हणल काकूच्या आवडीचच ब बनवले होते म्हटलं आता काकूंना आठवलं म्हणलं काकूंची आठवण झाली फोन लावुया. हो शेंगदाण्याचे हो हो हो शेंगदाण्याचे आता काय होते. बोलली का?
हा ओली ओली करताय की नाही ते आपली खोबऱ्याची चटणी करते तशी
हा हा हा तशी पण आणि काय ते मी काय थोडं खोबरं घालते. थोडं कच्च शेंगदाणे घालते. कधी कधी भिजवून घालते. असेच घातले तरी पण चालतय म्हणजे इडली सा वगैरे चालते ती म्हणता ना.
हं हं हं हं
काय करायचं आपण खोबरं घ्यायचं ह आणि त्यामध्ये थोडं शेंगदाणे घालायचे ह
हं
आता ते खोबरं तर ओलंच पाहिजे हा आणि शेंगदाणे पण थोडेसे भिजवले तर अजून छान होते भिजवून त्या साल काढली ना मग चटणी मस्त पांढरे होते.... मग ते दोन्ही मिक्सर ला मस्त एकदम बारीक करायचं..... मिरची, लसूण,
हं
किंवा काही काही जण काय करतात की आता मी काय बऱ्या आलं घालते लसूणला घालता म्हणजे असं चवीत बदल त्यानुसार मीठ, साखर घालायचं थोडसंच दही किंवा ताक हलका आंबटपणाला आणि तो मस्त ज झालं त्यावर मग तडका देऊन द्यायचा.
ह मग ते दही किंवा ताक घातल्यानंतर ते च नाही आपली चरणीसारखीच लागते का थोडी आंबट
हलका आंबट लागते म्हणजे जरा टेस्टला छान थोडंच घालायचं फार नाही. पण टेस्ट खूप छान होेत त्यामुळ काय काही जण मग काया करतात थोड लिंबू पिळतात च छान य ते म्हणजे सगळ्यात चग जाणवतहतात.
हं हं ह
ती केली होती म्हणून म्हणलं आज आम्ही इडली गेली होती म्हणले चटणी केली होता फोन लावला म्हणलं ह
बरं बरं झाल सांगित मला बरेच दिवस तुम्हाला विचारायचं होतं कारण घरी एकदा खाल्ले ना,
हा केळणला बरोबर आहे होय होय होय. त्याव केलेली अ खोबरं हे शेंगदाणे घालून केली होती.
हम्म
तर आम्ही ती सोलापुरी चटणी... पण शेंगदाण्याची ट्राय केलीये ते करत नाहीत का? सोलापूर साईडला कर करतात ते... हा... त्यांची पण चटणी खूप छान होती मग मी काय करायचं? ते काय करायचं माहितीए... ते शेंगदाणे ना... तळून घ्यायचे. म्हणजे मी केलं तसं ना? ते काय करायचे... शेंगदाणे स्वच्छ करून निवडून की नई तळून घ्यायचे... मग तळल्यावर... त्यात थोडासा लसूण परतायचा... तेलामध्ये... हा आणि त्यामध्ये जिरं
जा
हा... थोडसं परतायचं... म्हणजे कसं खराब आणि वास छान लागतोय अगदी कच्च तोंडात, तोंडात येत नाही.... आणि जर आप उपवास पण आपण कर... करणार असो... तर त्यामध्ये मग लसूण नाही घालायचा मग काय केलं, की त्यामध्ये जरासं तेलामध्ये, थोडसं लसूण जिरे परतले आणि मग ती बॅडगी मिरची नसते का?
हुं.. हुं
सुकलेली... ती बॅडगी मिरची पण काय केली... तर परतली आणि जरा चेचले शेंगदाणे मिक्सरला फिरवायच्याऐवजी... म्हणजे हे काय केलं? कूट हा... म्हणजे ओबड दोबड फार छान लागते... मग काय करायचे दरवेेळेला ना विकत आणायचे... म्हणटले एकदा करून बघू... हुं
हम्म
आणि मग तळलेलं कसं... आता हे असं शेंगदाण्यामध्ये मुलात तेल खूप असतय मग आता घरात कसं वयस्कर हेत... मग एखाद वेळा... तसं न करता काय करते आपण शेंगदाणे भाजायचे... थोडं तेलात.. भरपूर त्यातच लसूण, जिरं, मिरची सगळं भाजून घ्यायचं आणि मग थोडं, भरड भरड मिक्सरला फिरवायचं जरा मीठ पाहिजे त्यानुसार
होय?
हा... ती पण कोरडी कोरडी होती, फार ओलसर होत नाई म्हणजे तेलकट, तेलकट होत नाई... मग चाल किंवा... आपण कसं? उपीटासोबत, पोह्यासोबत, कडेला पण छान लागती. पोरांना डब्याला पण लाग
होय... आणि ते ह्याच्यावर पण घालतात ना दिदी... आंबोळे वगैरे
आंबोळीवर... ती आंबोळीवर कुठली असती सांगा... त्याला चटणीपुडी म्हणतात त्यामध्ये काय काय असतंय हरबऱ्याची डाळ असते, उडदाची डाळ असते, हम्म... कढीपत् कडीपत्ता असतोय... हा... ते डाळी आणि सगळ्या डाळी ना ते भाजतात काय ते कर्नाटक साईडला जास्त असतय, आणि ते भाजतात त्यातच काय तिखट मीठ असतय आणि ते बारीक करतात, कडीपत्ता एक भरपूर वापर करतात त्यात
हो... तिकडच्या लोकांना कडीपत्ता म्हणजेच जीव की
हा, त्यांचे केस वगैरे पण किती छान असतात... बघा त्या लोकांचे आपण म्हणतो खरं हा... ते प्रत्येक कडीपत्ता खूप... माझं तर एक रिलेटिव्ह आहे ते कडीपत्त्याचे चट मी इतकं छान करते आता परवा असताना... मला ते तुम्ही म्हणता ना आंबोळीवर घालतात ते त्याला चटणी पुडी म्हणतात. आता डीमार्टला वगैरे पण ना... असं शॉप्समधे चटणीपुडी म्हणून... असं विकत मिळायला लागली.
होय?
हा, विकत मिळायला लागलय की आता. म्हणजे कसं आता बऱ्याच जणांना आवड आता माझ रिलेटेड कोणतरी आहे समजा त्या साईडच तर ते म्हण ते सांगतील, पण आता प्रत्येक त्याच्या रिलेटेड पण असतय ते युट्यूब ला, सगळं असतो सोडा म्हणा. पण, तरी पण शेवटी आपल्या घरच्यांनी केलेलं आणि असं अ युट्यूब वरन पण, प्रत्येकाच पद्धत वेगळ होत जाते नाही? आता ते पण मिळते बघा. फार छान लागते ते, मी पण ना ट्राय केले छान लागले.
आणि कस होतंय नक बिन असं आपल्या इकडं खायला काही तर, म्हणजे असं भारी वाटतं ना.
भारी वाटते मग काय, आज आमच्याकडे सुट्टी आणि आमच्या मनात आणी ढोकळा कराय चा. तुम्हाला आठवतय आहे का तुम्ही करून गेलेला?
होय होय. हाता तेचा ह्म्म
म काय तर उठेच नाही आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला वेगळ वेगळ काहीतरी बनवायला आवडतय का? हा सांगते, मी पण परवा एक टाईपच राईस केलेला आमचं, आमचं थोडस शेजारी आहेत ना, ते कर्नाटकचे त्यामुळ तिकडं चल, जरा डिस समजतात ने तर ना ते डिश ति ब्यारी आणणार म्हजता भाजी डाळ घालून केलेला भात ह तर तो इतका छान लागतोय, मसाला मिळतो का बी शि बाळीचा मसाला म्हणून मिळतो, पण तो काय करायचा सांगा?
ह्म्म.
कि आपण ना सगळ्या अ हे करून घ्यायचं. कुकर ला भात शिजवून घ्यायचा हा.
हा.
भात शिजवायचा, त्यामध्येच थोडं डाळ ज्या तुम्ही भाज्या घालणार आहे म्हणा, बटाटा म्हणा, बीन्स म्हणा, गा जर म्हणा, जे घालणार आहे ना उटी तर कां तनी घालायचा फक्त सगळं शिजवून घ्यायचं ह.
हम्म.
आणि काय करायचं? फोडणी करायची आणि त्या फोड णी मध्ये ना, हे घालायच, म्हणजे वरण शिजवून घेतल्यासारखं करायच आणि तो भिशीब्याळीचा मसाला घालायचा आणि कुणाला जास्त आंबट आवडते. कोणाला कमी आंबट आवडते.
अ होय की
त्यानुसार पाहिजे तितकं चिंच किंवा चिंचेचा कोळ घालायचा. मुली चिंच तोंडा येनार गूळ घालायचा आणि ते सगळं शिजलेलं भात आणि अ भाज्या त्यात घालायचा आणि मस्त तर त्याला उकळी आणून द्यायची, जरा शिजवायचा गरम गरम ना तो भात शिजल्यावर ते डिश मध्ये घेऊन त्यावर तू आणि ना तेी लोकं काय करतात, बुंदी आपली खाली बुंदी सारखी बुंदी मिळते का नाही, पिवळी बुंदी. ती बुंदी घालतात त्यावर तो इत का टेस्टी लागतो मेथी भात, गरम- गरम, गरम फार अस तो आणि जरा चव बदल होय. चव बदलला आंबट गोड अस फार छान लागतो. म्हणजे आपण टिपीकल हा सगळ्या भाज्या जातात की ओ.
होय.
हा.
आणि एखाद वेळेस तब्येत बरी नसेल तरी खायला हलका फुलका.
फुलकं आणि तो पातळ असतोय का नाही भात म्हणजे असं घट्ट नाही. असं थोडं रबरबीत असतं ना त्यामुळं ना ते इतक छान लागतं म्हणजे सगळ्यांनाच ते चालण्यासारखं आहे, मस्त लागतय.
आता मी पण ट्राय करते ती रेसिप
म्हणूनच म्हणलं मला आता आठवलं म म्हणलं तुम्हाला सांगू यातच तुम्ही काय तर कायत नवीन छान बनवत असता म्हणलं तुम्हाला सांगूया.
बर कुठलं अलीकडं होतच नाही दिदी बनवायचं.
वा वा वा एवढा व्यापच या लावून घेतला आणि कुठला बनवता.
आणि म्हणजे कस झालं आता गौरी असल्यामुळे मला नाहीच ना बनवत. बनवायचं कायचं हेच वाटत नाही काय खाऊ असं वाटलं की तिला मग. हा सांगायचं की असं क पिझ्झा सँडविच एवढं. छान करत्या दिदी लई म्हणजे लई भारी ओ म्हणजे. मी बाहेरून एकदा पिझ्झा आणलेला खाल्ला नव्हता तो चांगला लागत नाही म्हणून एकच घास घेतला हम्म. आणि मग काय कोणाच ठाऊक तिने एकदा केली मग म्हंटली आई खाऊन तर बघा. खाऊन तर बघ नाही बाई म्हटलं ते चांगलं लागत नाही म्हणलं उगच कशाला नाही आहो आई. खाऊन तर बघा म्हण एक घास घेतला इतका छान लागला मी
नाही ना अ बघ
त्याच्यानंतर मग ते केव्हा पण करायल ना तर माझ्यासाठी दोन.
हा ना. नाही शेवटी ह आणि घरचं आपलं ताजं ताज सगळं आपण वापरलं असते नाओ. आणि. आमच्यात पण कसं ते मुलीला पाहिजे असलं तर विकत फार क्वचित. तिला पण असं आई तू घरी बनव.
हम्म.
मला हे हवं तू घरी बनव.
बघा.
वीकत काय नाही तेन्हा पण. सवय लागते आणि सांगितच आहेतील त्या दृष्टीला
होय आणि कसं होतंय नंतर मग मुलांच्या मग तब्येतीत फरक पडत जातो. आळशी होत जातात म अशी मुलं सुंद होतात.
हो का. आणि आपण काही इतकं बाहेरचं देत नाही पण तरी पण त्यात ना त्यात जेवढं घरी बनवताय. थोडं ट्राय करायचं. त्यातून अगदीच काही येत नाही ते आणावं लागते त्याला काय पर्याय नाही.
होय हो होय.
हो पाठव.
दोन रेसिपी मला खूप छान सांगितल्याबद्दल धन्यवाद.
मग का मला आठवण आली तेच म्हणलं सांगावं हे ना मी दरवेळी म्हणते केलं. ही काकूना सांगूया त्या बनवतील. आणि व्हरायटी केलं जाते ना तुमच्यात म्हणलं सांगू आता म्हणलं आठवलं. सांगून देऊ हा मग काय.
ते एकमेकांना सांगितल्याशिवाय पणअसं हे होत
पण नाही होत नाही होत बरोबर आहे मग काय त.
अ होय.
हा चालतेय चालते मग ह एक पाच मिनिटं आात करते काय. छोटू उठल्या वाटता हां ओके ओके हां हां बाय बाय हो